हां बोला
हॅलो
हां बोला
हा हा आता या लागले? हॅलो हा हा
हा बोला
हा हा काय तुम्ही कुठे जायचं म्हणत त्या ट्रीपला
अ धबधबावगरे बघायला
हो का. मामाला काय कुणाची मुलगी हॅलो.
हॅलो
हा आता येते काय ऐकू हा तुम्ही गिरणाला जाऊ आलाय ना?
होय जाऊ न आलो.
मग सांगता काय त्याची जरा माहिती.
हा गिरणारला तुम्ही कस जाणार बाय रोड बाय ट्रेन काय,
कसं जाण सोपं आहे, तुम्ही सांगाल कसं सांगताय तस बघूया अजून आम्ही काय काढलेलं नाहीय. म दोंगा
वेरणं पण चांगला आहे सेफ आहे. आणि तुची गाडी असेल तर आली की जरा चांगल हाय. ट्रेन न जरा चांगलंच आहे, कारण कमी बजेटमध्ये जाण्याचं, नाही नाही तिथ जवळच उतरतो, जुनागड म्हणून स्टॉप आहे.
हा हा. म्हणजे कुठली ट्रेनन धरायचं मग आम्ही.
पुण्यात ना डायरेक्ट जुनागड म्हणून जुनागडला हे आहे. टेरन आहे.
गुजरात नागड काय?
हॅलो!
हा हॅलो! हां.
ती पुण्याहून दर गु -गु -गुरुवारी असते वाटतं.
जर गुरुवारी. हा हा.
हा त्या गाडीला काहीतरी सातशे काय तर सातशे पंचवीस तर सातशे पन्नास रुपये तिकीट आहे. स्लीपर.
कुठलं साध स्लीपर स्लीपर तिकीट आहे होय.
स्लीपर हा.
हम्म!
त्या गाडीनं तुम्ही किती वाजता पोचताात? सकाळी सात साडेसात ला पोहोचताय तिथं. ‌
होम काय हं.
हां. हो तिथून तुम्ही अ बायटो शेरिंगटो आहेत त्यांच्या. एकाय ऑटोत. सात जण बसतात तिथं दोनशे
हां.
अडीचशे रुपये घेतात किरनारला जायला.
हा.
हा मग तुम्ही तिथं गिरणारारला गेल्यावर तिथं अ देवस्थान आहेत. भक्तिनवास वगैरे आहेत. कॉरिडोर आहेत. तिथं जाऊन तुम्ही राहूस राहण्याची सोय करू शकता. किंवा हॉटेल्स आहेत तिथ पण राहू शकतोया. आणि त्यात जरा भक्त निवास आहे तिथं पण म्हणजे अ जेवणाची सोय वगैरे पण आहे त्यांची. अगदी कमी बजेटमध्ये जेवण आ तुम्हाला भेटते.
हा.
प्रत्येकीने नवद रुपय का शंभर रुपय ह दिवसाच्या चोवीस तासाचे नव्वद रुपये प्रत्यकी पडतय.
हो चांगल आहे ते
राहण्याचा आणि जेवणाचअ.
हा हा
तरी तर ऐंशी रुपये का तर आहे ताट जर तिथच जेवला तर. आम्ही हा. आम्ही सोमनाथला गेलेले राह. होय होय चालत गेलेलो. आणि इनकेस तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल चलल. तर रोपे सुद्धा आहे पण रोपे पाच हजार पायऱ्यांपर्यंतच हाय.
हा मग तेच त्याला कसं बुकिंग करायचं ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे.
हा ऑनलाईन पण करू शकताय किंवा तिथं जागेवर पण होऊ शकतय.
करू शकतोय आपण?
शक्य तो हा. ऑनलाईनच केलेलं बरं असतंय कारण. जर गर्दी असेल तर ते नी फक्त ऑनलाईनच घेतात.
बर
हा
हां हां
आणि ते काय मग दहा मिनटाचा रोप. आं पाच हजार पायऱ्या पर्यंत रोपे हा दहा मिनिटात नेते.
हम् तिथून आपण चालत जायचं परत.
चालत जायचं. वर्ती पाण्याच्या बॉटल्स वगैरे चालत नायत. चांगलं स्टीलच्या वगैरे किंवा एकदम.
चालतय.
त्या बॉटलच अलाऊ आहेत वरती अ. वरती छान सकाळच जरा.
खायला वगैरे हाय तिथं पण स्वतःच नेलेलं बरं असते कारण. भरपूर पायऱ्या चढायच्या असतात त्यामुळे स्टॅमिना वगैरे लागतो चांगला त्यासाठी. सुका मेवा ड्रय फ्रूट्स. आणि
ग्लूकॉनडी
आवळा कँडी वगैरे अ. हे सगळं घेऊन जायचं जाताना. बाकीच ओझ काय घेऊन जायचं नाही कारण. खूप चढण्यात एवढा खांब वगैरे येत की सगळं वजच वाटत आपल्याला पण बरेच वरती पण मिळते बरंच सगळं काय काय खायला वगैरे तुम्हाला तर थोडस कॉस्टली असतंय कालच्यापेक्षा
हा हा पाण्याची बाटली बॉटल तेवढी आठवणीने नेणे.
हो हो वरती पण पाणी वगर मिळतं. पण ते बॉटल त्याच्या वेगळ्या असतात ह. दहा रुपये वीस रुपये ग्लास असं मिळतं पाणी. दहा रुपये ग्लास मिळत पाणी आणि सरबत पाहिजे असेल तर वीस रुपये.
हा.
बाकीचे पण भरपूर मग कांडी वगैरे
तुम्हाला किती वेळ लागला? गिरनला वर जाऊन खाली यायला?
आम्ही रोपवे केला नव्हता, आम्ही सकाळी रात्री एक वाजता गेलेलो, खालून वरती जायला. त्यावेळी परिक्रमा होती, त्यामुळे गर्दी भरपूर होती, आणि त्यावेळी चोवीस दर्शन चालू होतं, गिरनारचं दर्शन कायम इतर वेळी सकाळी सात ते संध्याकाळी सात का आठ पर्यंतच असतं.
हा हा.
हॅलो? हा पण त्यावेळी परिक्रमा असल्यामुळ, चोवीस तास चालू असत ते. पाच सहा दिवस एवढच, आम्ही म रात्री बारा वाजता ता, निघालेलोच जायला. सकाळी साडेचार वाजता होतो आम्ही, मंदिरात. व त त्यांच्या पादुकांचं दर्शन घेतलं.
अ त्यानंतर, अर्धा तास तिथं थांबला?
नाही नाही, काय नाही, थांबायला तिथं काय असं सोय नाही बसायची वगैरे. लगेच खाली आलो. हा, येताना एक अगणी प्रगट करून काय तर आहे तिथे एक, स्पॉट पॉईंट येतानाच. थोडं पायऱ्या आणि उतरायला लागतात, तर अ द त्यांचे दत्त प्रकट होत ना अ दर सोमवारी त्यांची ज्योत आपोआप तिथं हे होते, प्रकट होते. तो एक पॉइंट आहे तिथं, तो बघायला मिळतो. दर्शन घेऊन तिथं प्रसाद असतो, सगळ्या भक्तांना.
बर.
छान असत तो प्रसाद, तो प्रसाद घेऊन थोडी एनर्जी आणि वाढते. आणि चालायचा जोर वाढतो, तो घेऊन मग यायचं खाली. मग येताना आम्ही खरं, पाच हजार पायरच खाली आलो.
हा
जाताना आणि मंदिर पण भरपूर आहेत, गोरक्षनाथ मंदिर वगैरे असे वेगवेगळे मंदिर छोटे मोठे आहेत, ते पण होतात.
हां.
एकना पाच हजार पायऱ्याच उतरून आलो, पण येताना मग रो केला, कारण पुढ प्रवास असल्यामुळे, परत पाय वगैरे दुखून वगैरे, म येताना
त्यारा टीकेला का? हम. हां.
तसं आम्हाला वरती जायला, चार-साडेचार तास लागले. तिथन परत मग सोमनाथला गेलो. सोमनाथला गेलो, हा. जवळ आहे अगदी.
होय
तिथून ट्रेन आहे, सोमनाथला जायला, बस आहेत.
चांगली सोय आहे, जस सोमनाथ मध्ये पण मस्त आहे बघण्यासारख. पॉईंट, कृष्णाला बान लागलेला हा तुम्ही जर तुम्हाला विस विसरासाठी विश्रांतीसाठी जर पाहिजे असेल तर तु थांबू शकता.
नाय त चेकआउट करून सोमनाथला गेलेलंचं बर
हा सोमनाथला कृष्णाला कृष् णाचा होय होय तिथं पण आहे चं सोमनाथ चांगलाय सोमनाथ मध्ये पण राहायला.
बरं
बर बर
सोमनाथ मध्ये ते त्रिवेणी संगम हाय.
हां ते बघण्या जोग हाय का?
हॅलो
आणि मंदिरला म्हणजे काय? जा जायला पैसे वगैरे घेतात एंट्री फी का नाही.
काहीही नाय हो फक्त तिथे एक लेझर अ लेझर शो आहे त्यांचा
हा
संध्याकाळचा असतो तो एक दोन शो असतात त्यांचे ते शो बघण्यासारखा हाय तो शो त्या शोला फक्त पन्नास रुपये तिकिट हाय.
चांगल.
हॅलो
त तसं आणि परत कायतर कुठ तरी फोन करू वाटला काय विचारायच असलं तर फोन करतो. आणखीन काय विचारायचं असल तर. हा आम्ही गिरनारला जायचं चाल्लंय प्लॅन हम्म धन्यवाद हा फोन केल्याल फोन तुम्ही जरा रिस्पॉन्स दिल्याबद्दल हं